नाही लागणार.
हॅलो.
हॅलो.
हा बोल.
मला वाटलं नाही लागणार की काही कॉल वापरे
एक कॉल तुझा फेल गेला असेल मगाशी.
ओके फलगिरा
हम्.
तुम्हाला कसं माहिती,
कारण तो मला आला होता ना, चलला नाही तर ते पू जाच लागणार,
उचलला नाही तरी नाही म्हणजे कदाचित अस आहे की म्हणजे आतापर्यंत मी हे नोटीस केलं की जर स मी एखाद्याला कॉल केला आणि जर मी क कॉल केला ना तर कॉल फेल जातो. आणि, जर त्या व्यक्तीनी उचलला नाही आणि तिकडून कळ झाला ना तर फेल नाही जात हा मी हे, गेस केला आता म्हणजे एवढा दिवसात तरी एवढ्या दिवसात तरी हा एवढ्या दिवसात तरी मी शिकले.
हो अच्छा, अजून काय मग, चहा वगैरे झाला का?
कर बापरे चारच तीनजता वाजले तुमच झाला च
हम् हो झाला.
कशात तुम्ही बाकी, छान आहात ना मी पण चांगले सध्या काही काम नाहीये. सध्या हे काम करते कार्य कार्यात, करते सध्या काम नाही आहेे काय करणार आहे.
हा,
पाऊस वगैरे कसा आहे तुमच्याकडे,
आहे इकडे पाऊस नाही आबळ येते,
पाऊस नाही पडत,
इतका नाही म्हणजे कधीतरी पडतो.
नाही एवढा नाही पडा तिकडे अ म्हणजे काल रात्री पडला होता पण आज. आज काहीच नाही आहे इथे,
हां,
हा इथे काहीच नाही,
म अजून कोणाकणाला कॉल केलेस
मी कुणालाच नाही कॉल केले, एक मी ते शिपायला करणार होते स्वारख आहे. र त्याच नाव फिजा ते हो पण म्हंटले जाऊ दे नाही केला हो, अजून कोणालाच नाही एक मोहिनी नावाची बाई आहे तिला कॉल केले होते. अ ती आधी माझे कार्यावर बोलायची तिनं तिला दोनचार कॉल केले होते, मग कुणालाच नाही केले आणि एक मुलगी होती ती किशोरी नावाची मुलगी होती तिला केले आणि तिला टास्क टास्क माहीत नाहीत ती- ती म्हण मला टास्क च आला नाही माझं ऐकून तिनी अं. व्हाट्सअँप ला मेसे सेज टाकला की टास्क आला नाही म्हणून म्हटलं चांगलंय
हम्म-हम्म,
काहीच नाही केला. बघू आता काय होतं ते मला वाटलं की या दोन दिवसाचे पैसे मला येतील मला पण अजून नाही आले ते लोकांनी नसतील वाटलं प्रोसेस
अरे आतापर्यंत दीड हजार आले असतील की तुझ्या अकाउंटला.
नाही, म्हणजे ते-कॉ त्या कॉलिंगचे आले तो मला गुजरातीच्या
म ह्याचे लगेच आणि लगेच कसे येतील ह्याचे अर्धे तरी येऊ दे
अरे हा नाही गेल्या वेळेस मला तीनशे तीनशे रुपये आलेले ना मग दिवसा दिवसात म्हणजे आता गुजरातीचे लोक लगेच पाठवायचे वाटत गुजराती लोक
अगं पण तुला सोमवारी च आलाय ना हा टास्क मग आठ दिवसाचा तरी आठ दिवसाचा तरी कालावधी दे त्यांला
हा ते तर हाय हा ते तर हाय मी ना एक ग्रुप वर ना मेसेज टाकलेला मॅम काय झालेला जेव्हा मी तुम्हाला तुम्ही मला पहिल्यांदा फोन केलेला बघा मग मी टास्क परत इन्स्टॉल केला कोक सॉरी कार्य आणि जे माझे उरलेले टास्क होते ना जुने पुराने ते मी पूर्ण केल्या का त्याच्यामधे त्याचे पाचशे रुपये मला ना अकरा वाजता येणार होते कधी तेवीस मार्च ला तर ते पैसे आले नाही तर मी त्याला लोकांना मेसेज केला त्या तर ते लोक म्हणतात की हा दोन हजार पंचवीस चा स्क्रीनशॉट त्या लोकांनी स्क्रीनशॉट पाठवायला लावलेला
हम
मग म्हटले जाऊते आता काय करणार फेल गेले तर फेल गे आता काय ते दोन्ही एक दहा वाजता पेमेंट होणार होता आणि अकरा वाजता पेमेंट होणार होता असं काहीतरी होतं
मग तू जवच तेव्हा करायचा ना टास्क
जवचे तेव्हा मला माहित नव्हता ना तो आणि त्यो-ओप-येत पण येत पण नव्हत ना तो टास्क काय ना हे लोकांना अं लोकांना ना पटकन पटकन टास्क असाईन करतच नाहीये काय काय लोक कांना तर अजून पण टास्क आलेले नाहीयेत या लोकांनी कथा वेग-वगैरे केल्यायत ना आणि जर मला तुम्ही ग्रुपवर हे केलं नसतना तर माझ पण टास्क कस-कशाच कंप्लीट झाला असत. तू गुजरातीचा
हम्
ना गुजराती झाला असता ना मराठी झाला असता
हो
हे लोकांनी पटकन असाइन केले पाहिजे लोकांना टास्क जेव्हाच्या जव आणि लोकांना तर काय काय लोकांना
पण तुझं जर अपडेट नसेल कार्या तुझ जर सगळे टास्क झाले नसतील तर ते कसं करतील लोकांना
माझं जाऊदे पण इतर लोकांच पण आता तुमचच घ्या ना तुमचं आता तुमच हे फोन फ्रेंड फोन करून किती दिवस झाले तुम्हाला ट्रान्सलेटिंग काय तो टास्क द्यायला पाहिजे होता ना कोणता
गुगल सर्च हे आहे असं आहेत काहीतरी ते आले दोन तीन
केले तुम्ही झाले पूर्ण
आता अस होत ते नाही जास्त
फोन ऑपरेंट नंतर ते येतात ते ते तेवाल का
हा हा
ओ अच्छा मग आणि तो एक टास्क येणार होता बघा त दोन ते चार महिने चालणार हो- तर तुम्हाला टास्क नाही आला नाही दिला का द्यायला पाहिजे होतं यार आतापर्यंत द्यायला पाहिजे होत आतापर्यंत झालाच तुमचा टास्क
याच्या पुढे त्यांची पण काहीतर प्रोर्सेस असेल, इतके लोक आहेत सगळ्यांना त्यांना आन्सर द्यायचाय. सगळ्यांना हा टास्क वायचेत. अजून एक एक ऍड होतच आहेत.
हो ते तर आहे, अजून लोक ऍड होत मी फोन करून टास्क मागून घेतलाय हा. म्हणजे हे केलंय ते स्वप्नील सरांना फोन केला होता मी
हम्म हम्म
मग त्यांनी जिथून मला अ मी कार्य स्टार्ट केलं ते विजय सरांना मला फोन करावा लागला.
हम्म हम्म
मग तेव्हा मला हा टास्क भेटला नाही तर कसला टास्क भेटला असता.
हम्म हम्म
इलेक्ट्रिशिन ह्या लोकांच पण लय म्हणजे भरपूर लोकांना असाइन करावं लागतं ना त्या लो त्यांना पण
हा,
बा नार किती तिकडे पण व्हॉलेंटियर असतील ना त्यांच पण एक ऑफिस असेल ना,
असल
काय माहिती असेल कदाचित त्या लोकांचं पण एक ऑफिस. त्याशिवाय ते लोक थोड ना पैसे देणार आहेत आपल्याला पण मला हा प्रश्न पडतो की हे या कॉलचा उपयोग ते लोक काय करणार म्हणजे काय करणार ते लोक.
हे कॉल आपण मेन मुद्द्यावर बोललो तर ते त्याचा उपयोग करतील
मग हे कॉलचा उपयोग काय करणार म्हणजे
आता काय पण बोलल्यावर कसं करतील.
हा ते तर आहे तरी पण आपल्याला ते लोक हे करतात ना पेमेंट करतात. त्याच मग कस कस
अस कार्यामध्ये कुठून कुठून कोण कोण टास्क करतयते.
बापरे! जास्त कोल्हापूरचेच लोक आहेत.
हां हा
भरपूर कोल्हापूरचीच.
त्यांची आपपसातच ओळख करून द्यायची असेल- असेल काय. हे समजावं कोण कोण करतंय, काय काय करतंय कोण कुटून करतंय.
सगळे कॉल थोडे ना ऐकत असतील दहा दहा मिनटाचे
ते ट्रान्सलेट म्हणून तो टास्क आहे ना,
हा हा,
ते हेच सगळं आहे.
ट्रान्सलेट टास्क आहे का तो?
ते ट्रान्सलेशन म्हणून असं काहीतरी टास्क आहे मी, तो. हे सगळे जे कॉल झालेत ना, लोकांचे तेच कॉल ऐकायचे आणि ते ट्रान्सलेट करायचे लिहून हाताने, टायपिंग करायचं ते हो,
आपण?
मग कोण दुसरी ठेवु का, एक मग काय?
बापरे! आणि तो टास्क कधी येणार आहे?
तोच ट्रान्झॅक्शनचा टास्क तोच हाय तो.
जो जो तुम्ही केला. जो तुम्ही आता हे कॉल अ फ्रेंड नंतर केला तो टास्क.
तो नाही ग बाई जो येणार होता ना आधी.
मग तो नाही आला ना अजून.
नाही आला येईल की येणाऱ्यांना आला य तो माझ माझ्या बहिणीला आलाय तिने सांगितलं म्हणून तुला सांगते मी.
बापरे आणि जर समजा गुजराती कॉल असेल म्हणजे सगळे लिहा यच.
हो. ते ऐकायचं आणि ते काय काय आहे काय कोण बोलल ना ते लिहायच.
म्हणजे आ
आणि जर त्या वाक्यामध्ये काही जर चुकीच असेल तर ते दुरुस्त करायचं तो शब्द असं काहीतरी.
अच्छा मग आपण कसं काय लिहू शकतो आता गुजरातीमध्ये टास्क आला समजा
अरे पण तू गुजराती नाही केलंस तर तुला कशाला येईल.
नाही हो मला नाही येणार. बट कसं काय यार कसा टास्क असेल यार मला उत्सुकता लागली त्याच्या आता. तुम्ही पण मागून घ्या ना अर्ध्या लोकांना सांगा ना माझा टास्क पूर्ण झाल्या म्हणून. मला दुसरा टास्क असाईन करा.
कालच तो मला आलाय मी कालच तो बघितला कालच मी तो पूर्ण केलाय. आज ते लवकर कस मला करतील लगेच काय मी एक टी वी आय पे ते देतील तेव्हा देतील.
हा बरोबर पण तुम्ही तो टास्क कमप्लीटेड टाकला का ग्रुपवर?
नाही टाकला.
नाही टाकला अजून.
तस टाकला नाही टाकला तरी तिथं मी सबमिट केलाय तर तो कंप्लीटच झालाय ना.
बरोबर.
आणि दहा मिनटं झाले तुझे परत कर कॉल.
हा करते.